हा. अ. कार्या एप वरून बोलते मी. तुम्ही फ्री फ्री आहात ना
हो हो आहे.
हो काल काल पण तुम्ही मेसेज टाकलेला ना कुणी फ्री असेल तर, कॉल करू का पण,
हा ते तुमचा मेसेज मी बघितला मग त्याच्यावरून मी ते तुम्हाला ओके मेसेज केला की माझ्यासोबत पण बोलायला कोण नाहीये.
हो तुमचं झालं का टास्क कंप्लीट?
अ नाही मी आता सेकंड करते पण ते पण मी स्वतः कॉल लावताना मला वॉर्निंग घ्या लागले
हा तसच होत माझा पण सेकंड टास्कच चालू आहे म्हणजे दहाच्या ह्याच्यातला ना पहिल्या पाच झाला मग आता दुसऱ्या पाच आला म्हणजे दहा दहा ह्याच्यात. तर मी पण कॉल लावला ना कुणाला पण अच्छा तुमचं फर्स्ट लॉट चालू आहे का
हो
लॉट चालू आहे पण कॉल लावलं की बऱ्याच जनाचा टास्क कंप्लीट झालय असंच येतय.
हा हा
मी आता तुम्हाला लावला तर तुमचं पण मला तेच आलं
मी पण आता दोन तीन वेळा ट्राय केलं पण वॉर्निंगच यायला लागलय म्हणून ग्रुप वरती आता स्क्रीनशॉट काढून टाकलाय
हो बऱ्याच लोकांना तस होतय. पण ते कसं होतय की काहीतरी ॲपमध्ये पण इश्यू असू शकतो ना म्हणजे आपला टास्क जर कम्प्लीटच नाही झाला. आपल्याला माहिती तर कसं काय
होय आणि हे वेगवेगळ्या पर्सनना कॉल लावायचा ना एकाच पर्सनला नाही.
हो नाही एका माणसाला तुम्ही पाच वेळा कॉल करू शकता.
हा आपण तसंच करूया काय.
मला पण तेच आहे कारण मी पण एकटीच आहे. म्हणजे माझं ग्रुप वगैरे असं काही नाही आहे. मी एक टिनिक जॉईन केले त्याच्यामुळे माझ्यासाठी सगळेच अनोळखी आहेत.
हा हा माझ्यासाठी पण कोण नाही आहे मी एकटीच आहे.
हा मग ठीक आहे आपण एका टास्क साठी एका माणसा बरोबर बोलू शकतो चार वेळा पाच वेळा बोलू शकतो आणि जेवढ लमिट आहे. तेवढा संपू नाही तर मग संपला लिमिट कि बघू काय करायचं
हम् किती मिनिटं बोलायच हाय
दहा दहा मिनिटं हा आणि काय करायचं माहिती आहे का दहा मिनिटं झालं ना बोलून की समोरच्या अगोदर सांग बोलायच की दहा मिनट झाले की मी कॉल कट करते. आणि मग पाहिजे तर तुम्ही कॉल करा मग तुम्ही पण तसंच करायचं दहा मिनिटं झाले की कॉल कट करायचा. म्हणजे अस विचार नाही करायच. आपण बोलता बोलता कट कतोय तर तस समोरच्या त्याला सांगूनच ठायचं की दहा मिनिट झाले ना की कॉल कट करायच आणि परत समजा आता मी तुम्हाला केला ना मग मी जर कॉल दहा मिनटं झाल्यावर कट केला ना मग एक अर्धा मिनटं थांबून कारण कॉल सबमिट होईल पर्यंत तेवढा वेळ जातो मग अर्धा मिनिटं थांबून तुम्ही मला कॉल करायचा असं. तुम्ही पण तसंच करायचं दहा मिनटं झाले की कॉलकट करून टाकायचं
ह ह तुम्ही काय करताय घरी म्हणजे कार्याचे फक्त युज करताय की आणि काय. काम करते
अ एका एन जीओमध्ये जॉब पण करते मग त्याच्यामुळं मला हां दिवसभर वेळ नसतो कारण मी कामावर असते. ना मग संध्याकाळी सहा साडेसहा झाला आल्यावर मग कार्याचे कॉल्स करते. तुम्ही पहिल्यांदाच कार्यावर काम करताय.
अ नाही याच्या आधी हे करत होत. पण हे कॉलच फर्स्ट टाइम अस
हा कॉलच मला पण पहिल्यांदा झालं सन्मती होता ना आधी तुम्ही सन्मती प्रोजेक्ट मध्ये होतात.
होय होय
हा मी पण सन्मती केलेला मग त्याच्यानंतर आता खूपच दिवसांनी हा आलाय टास्क
मी पण त्याडमिश ह्याच्या म सगळ फिरत होत ना मग फोन कडे हे ओपन करूनच बघित न होत
हम्म तुम्ही शिकताय का
हा म्हणजे आता एम सी ए साठी करायला लागलेय
अरे
अजून कॅप राऊंड वगैरे चालू व्हायचंय
ओके एंट्रन्स आहे का एमसी एला
हो एंट्रन्स आहे
कुठली युनिव्हर्सिटी
शिवाजी युनिवर्सिटी
कोल्हापूर
हा
हो हो तुम्ही त्याच भागात का
अ मी सरखांजी मध्ये राहते
हो इचलकरंजीचे अजून एक मी पुण्यात राहते
अच्छा अच्छा
हम् कारण अजून एक जण आहे तिचल करिीचे या ग्रुप व
इसरकंजीचे खूप जण आहेत आमच्या क्लास मधले पण भरपूर जण आहेत पण एवढं माझं त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट नाहीये ना
हो आणि कधी कधी असं होत की ओळखीच्या माणसाबरोबर बोलण्या पेक्षा अनोळखी माणसावररोर बोललेलं बरं पडतं
हा थोडी माहिती पण भेटते
हम तुम्हाला एमसीए ला असे म्हणजे नेमके कुठले सब्जेक्ट आहेत ऍप्लिकेशन मध्ये ह
एम सी ला आता प्रोग्रामिंग लँग्वेजेसच असतात म्हणजे जवाब पायथॉन वगैरे हा सॉफ्टवेअर इ इंजिनिअरिंग क्लाउऊड कम्प्युटिंग वगैरे असे सब्जेक्ट असतात
ओके आणि मग बीसीए ला सी वगैरे पण अज शिकवतात का सीसी ह
हा बीसी ला आहे की एसी प्लस प्लस जा्यावा
हम्म
वगे हे पण असत पण बेसिक असते बीसीए ला आणि एमसीए ला पुढचा अडव्हान्स शिकवत
ह म्हणजे मग तुम्हाला बीसीए ला ज कसा प्रोग्राम तयार करायचा ते शिकवला असेल तर थ अजून थोडं ट्रबल शूटिंग वगैरे पण असेल
कशामध्ये
एनसीए ला ट्रबल
हा होय होय
म्हणजे अजून तुमचं ऍडमिशन व्हायचं पण तुम्ही घेतली असेल ना माहिती
होय सगळं घेतले की
म किती तुम्हाला एमसी ए ला तिकडे फी पडली
एम सी ला म्हणजे टोटल श्याण्णव हजार फी आहे पण ते मुलींना इकड महाराष्ट्रामध्ये फी माफ आहे ना मग ते ईडब्ल्यूएस वगैरे लागू होऊन मग ते बारा हजार नऊशे पडते
अच्छा एका वर्षाचे हा वर्षा वाईज ना सेमिस्टर वाईज नाही
अ नाही वर्षाची
मग बरं आहे की कारण इकडे पुणे युनिव्हर्सिटीला खूप महाग आहे
अ होय तशी फीज आहे तुमच्या इकडं वीस हजार पडे असल जर अस हे लावलं तर इडब्ल्यू एस तिकड पण लागू
लागू होत हो हो लागू होत पण ते कस होत ते सरसकट असं सगळ्यांना नाही देत त्याचे ते काय उत्पन्ना
हा होय ज्यांचे उत्पन्न आठ लाखाच्या आत म आहेत आणि ते महाराष्ट्र रवस आहेत फक्त त्यांनाच आहे इकड पण तसच आहे ज्यांच पण आठ लाखाच्या आतमध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत त्याच लोकांना आणि सहसा कोण अस आठ लाखाच्या वरच उत्पन्न काढून देतच नाही ना असले तरी
नसले तरी पण हा म्हणजे सरसकट सगळे तसच करतात आता शहा्णव हजार ी भरायची म्हटल्यावर काय तर ते जुगड करायलाच लागेल की
सगळे तसच करत
बी सी ए कसं होता
विीसे चांगलं होत पण तिकडं प्लेसमेंट वगैरे काय नव्हतं बीसीए ला म्हणून आता एम स करून असच कॉलेजमध्येध्ये ऍडमिशन घ्यायचं का जिथून प्लेसमेंट वगैरे चांगलं असेल आणि शिक्षकांचा पण सपोर्ट असेल इकड पण होता बीसीए ला शिक्षक त्यां सगळे चांगले होते पण एवढं नॉलेज जेवढं पाहिजे होतं स्किल तेवढं नाही झाली
अच्छा मग तुमच बीसी ए पण कोल्हापूर युनिव्हर्सिटीत का
कोल्हापूर युनिव्हर्सिटी नाही शिवाजी युनिव्हर्सिटीचेच आहे कॉलेज पण युनिव्हर्सिटी मध्ये केलं नाही मी त्यांच दुसरं कॉलेज आहे तिकडून केलं
अच्छा म्हणजे युनिव्हर्सिटीला अफिलेटेड कॉलेज असेल तुमचं नाही कारण म्हणजे मी एवढं का विचारतं कारण माझ्या ओळखीचे बरेच लोकं कोल्हापूर सांगली कराड साडीचे आहेत ना तर ते पण शिवाजी युनिव्हर्सिटीतलंच बऱ्याच लोकांची डिग्री पण त्यांची वेगळ फीलल्ड आहे
नाही युनिव्हर्सिटी म मधून पण केलं तरी चालतंय पण युनिव्हर्सिटी मधून पण एवढं चांगलं प्लेसमेंट झालेलं नाहीय म्हणून मी तिकडं नाही गे
हम्म पण तिकडे ते कॅम्पस इंटरव्ह्यू वगैरे होत असतील ना
हा होतात पण तिकडं स्किल एवढं प्रॉपर नाही होत
अच्छा
स्किल बिल्ड करायला म्हणजे स्वतःच पूर्ण लायब्ररीमध्ये जाऊन वगैरे सगळं स्टडी करा करायला पाहिजे
हो म्हणजे एक्ट्रा नॉलेज पाहिजे ना म्हणजे आपण मास्टर लेव्हल ची ड्री ग्री जर घेत असू तर आपल्याला त्या सिलेबस करिक्युलमपेक्षा पण वेगळं काहीतरी ह
हा स्वतः स्वतःच होय स्वतः स्वतः स्टडी हे कुठं पण जाऊ दे करायलाच लागतेय पण शिक्षक पण तसे सपोर्ट करणारे पाहिजेत तिथे आपल्याला काय डाऊट असलं नाही समजलं तर
पण करायला पाहिजे ना कोणीतरी ब
कोडिंग मध्ये पण असे एरर येतात की ते समजत पण नाही
हो हो तुम्ही जेव्हा शिकायला सुरुवात करता तेव्हा सुरुवाती सुरुवातीला खरंच त्रासच होतो
सुरुवातीला होतो नंतर एकदा समजायला लागलं की की काय वाटत नाही
तुम डाऊट जर नट क्लिअर केले ना तुमच्या टीचर्सनी तर मग
हम्म, मग तुमचा जॉब तेन, तुम्हाला मुले वगैरे?
हो आहेत ना, मला एक मुलगी आहे. पंधरा वर्षाचीये ती, ती अ क्लासिकल डान्सर आहे.
हा हा.
हम्म आणि आता ती दहावीत पण आहे. आणि मी एनजीओमध्ये ॲज अ सायकॉलॉजिस्ट म्हणून जॉब करते, कारण माझं एमए झालयं पुणे युनिव्हर्सिटीतन साय
हम्म हम्म.
मी अ प्रॅक्टिस पण करते माझी माझी आणि एनजीओ मध्ये पण ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणून मी जॉब कर त ना पण कस असतं एनजीओ असल्यामुळं ना तिकडे असं फार काही अ इन्कम सोर्स नाही, म्हणजे ते फंडिंगवर चाल लतात ना
हा.
त्याच्यामुळे जेवढं फंडिंग, तेवढं सॅलरी. त्याच्यामुळे मग मी ज एक दोस दोन सेंटर आहेत, काउन्सिलिंगचे तिकडे व्हिजीट व्हिजिटर म्हणून पण जाते.
मग तुम्ही एवढं सगळं कधी, कधी करताय?
सॅटर्डे, संडे आता जसं हे कार्याचं आहे, तर तसं मी साडे सहाला घरी येते. मग आमच्या दोघींच काय एवढं नसतं, अ स्वयंपाक बिपाक काय दोघींचा होऊन जातो तसाभरात, स्वयंपाक झाला की मग हे असे काहीतरी श शोधत राहायचे आणि शनवार, रविवार मग शनिवारी हाफ डे असतो मग शनिवार रविवार म सेंटर वर जाते. जसं क्लायंट असेल तसं, म्हणजे ते काय मला मी व्हिजीट व्हिजिटरये ना, त्याच्यामुळे मला काय क्लायंट असेल तरच ते फक्त बोलवतात की, तर तुम्ही आज तुमचा क्लायंट आहे तर या. आणि ज्यांचं सेंटरये त्यांचा सिक्स्टी पर्सेंट त्यांचा, फोर्टी पर्सेंट माझा असा तो रेशो असतो.
हो टाइम झालाय, कट करून परत
हो हो हो हो. चालेल कर.